हं
हॅलो हा आवाज येतोय ना तुम्हाला?
हो
हा काय नाही मग तेच म्हटलं आमच्या इकडें आखाड वगैरे तळतात त्या दिवशी. म मग म्हणजे देत देत देताच ते माऊल्या नला. पण असं मग पोरांच्या डिमांड जास्त वेग वेगळ्या, कधी वडे कधी
हो
असं
हम्म हम्म, हम्म हम्म तेच तर राहतेच ना? आपण नाही देणार त्यांना बनवून त कोण नाही का. तेच तर आपल्याकडेच तर मांग करतील हा. म्हणून
ह काय वेगवेगळ्या प्रकारचे सण आहे आपल्याकडं.
हो तेच तर पोळ्या. वगैरे मग करता कि नई, हॅलो.
मग हो पोळा तर महत्वाचा सण आहे शेतकऱ्यांचा, करतो ना.
हो हा मग काय बनवता पोळ्याच्या, आवाज येतय?
हा तुमचा आवाज तुटतोय, तुम्ही नेट मध्ये थांबा ना, नेट असलेल्या जागी.
तेच तर बाहेर असे येऊन हा. बाहेरच येऊन बोलताय मी, हम्म. पोळ्याला मग काय बनवता? पुरणपोळी.
हो मग पुरणपोळी हा पुरणपोळी तोच तर मान पुरणपोळीचा. अ पुरणपोळी करतो भजे कुरडई, वडे. कसले व, बटाटे नाही वडे कसले वडे?
हं मुंगाच्या डाळीचे वगैरे, कोणी लाखीच्या डाळीचे, कोणी मुंगाच्या डाळीचे कोणी चण्याच्या डाळीचे वगैरे वडे बनवतात ना, तुम्ही नाही बनवत?
नाही मी वडे नाही बनवत, पण ते अ गव्हाचं पिठ असतं बघा, आपलं त्याच्या ते बैलांना सजवायला वेण्या अ ते करते तयार,, ते तळून त्याच्यात ते नाही का पूजेला वगैरे ठेवता शिंगावर, अजून गोळे तयार करतो त्याला गोळे खायला, असं छोटं छोटं करून ठेवते.
हा हा, मंग उपास वगैरे करता का मग पोळ्याच्या? हो, नाही आमच्या इकडे कसं मुंगाच्या डाळीचा वडा आमच्या इकडे नाही का, मुंगाच्या डाळी चे वडे, व वडे नाही का बनवतात, मी पूर्णाची पोळी किंवा मग साधी बोरी नाही का, नाही उपास वगैरे उपास वगैरे करतात, माझी आई करत होती, माझी सासू वगैरे नाही करत उपवास, आमच्याकडे आहे बैलजोडी. पण उपास वगैरे नाही करत माझी सासू, माझी आई होती तेव्हा माझी आई करायची.
हां आम्ही पण नाही करत उपास. हं माझे सासू सासरे हि नाही करत, हम्म, आमचे आम्ही ईकडेय ना ओ, शेतीवर काही प्रश्नच येत नाही, शेती ते हाय पण ती खंडाणी लावून दिलेलीय करायला त्याच्यामुळं आपला काही संबंधच येत नाही. ते लोकं त्यांचं त्यांचं करतात. आणि सगळं सासऱ्यांच्या ताब्यात ये त्याच्यामुळं आपला काही संबंधच येत नाही ना करायचं. फक्त पण म रितसर आपण ते बैलं आणून ते पूजणं, घरातल्या घरात मातीचे बैल आणून त्याच करायचं ते त्याला
सायंकाळी मग ते तांदळाच हे काय म्हणते त्याला, तांदूळ अक्षता वगैरे लावायला जातात का मग?
ग इकडे हो का, नाही इकडे नाही का प्रथा आहे पोळा बैल पोळा फुटला की नाही, तर अक्षिदा नाही का म्हणजे मोठे लोक काय आहे जे, बुजुर्ग लोकं नाही का
ह
त्यांना अक्षिदा लावून पाया वगैरे पडतात. पोळ्याच्या पोळ्याला हो.
हा नाही शहरात काय एवढं होत हम्म नाशिकमध्ये काय आता एवढं राहिलं नाही ओ शहरात आम्ही नवीन शिड येतो ना त्याच्यामुळे एवढं काही नाही इकड शेतीत एवढं नाही ना आता.
हम्म तेवढं नाही, हम्म आहे घ्या चालू, हम्म. आमच्याकडे आहे बैल जोडी पण आमच्या इकडे अक्षदा वगैरे नाही लावत फक्त ते बैलाचा पोळा ते गण वगैरे म्हणतात तिकडे आमच्या गावाकडे. कसे तरी ते गण राहत गण राहतात ते गण वगैरे म्हणतात मग त्या गण म्हणून प्राईज वगैरे मिळते, कोणाला घडीच मिळते तर कोणाला का तर कोणाला का असं मिळते.
असं अं इकडे खेड्यावर हा.
नाही ख्य हा खेड्यावर भरपूर पद्धती पाळल्या जाता ओ आमच्या इकड आता शहरात कसं आम्ही इकडं नवीन सिडको एरियात राहतो त्याच्यामुळे इकडं असं कंपन्या वगैरे जास्तयत, सगळे पोटं भरणारे लोक इकडचे तिकडचे आणि शेतकरी मुळात राहिले नाही ना ओ शहरात, बैल वगैरे पण पुजायला भेट तिने ते मातीचेच बैल घेतले तेच पुजायचे घरी त्याच्यात सुपात ठेवून त्याला गाव्हात वगैरे किंवा अक्षधात उभं करायचं ते मांडून द्यायचे एक घोडा आणि त्यालाच ते पुजायचं, नारळ फोडायचं, त्याच्यावरच ववाळणी टाकायची आपणच निवद ठेवायचा मग इडं गोठा आहे ना गायांचा तिथं नेऊन देते निवद हां. पण मग असं बैलं वगैरे नाही न तिथ एवढे.
हम्म हम्म मग गौर गौरी वगैरे टाकता का मग गौरी गणपतीच्या वेळे?
नाही नाही म आम्ही ना ते करतच नाही मी काहीच करत नाही म्हणे नवरा त्र नाही, गणपती नाही, बस दिवाळी आपलं लक्ष्मीपूजन वगैरे आम्ही
हा हा हा.
चौदा एप्रिल वगैरे करतो आम्ही, त्याच्यामुळं हे करत तसं नाही, पण मग माझ्या मैत्रिणी वगैरे बसवतात, त्यांच्याकडे जात राहते बई मी गौराया गणपती हे नवरात्र, हे तर जात असते मी. आणि माझ्याकडे झाड आहे ना, त्याच्यामुळं हां.
होतच नाही ना.
हा, नाही पण मग माहिती भा बऱ्यापैकी मैत्रिणींचे बसलेले असतं त्यांच्या इथं जाऊन हम्म, तुम्ही करता का गौराया?
नाही नाही नाही नाही मी करत नाही गौराई वगैरे नाही करत आता पण सगळं अनुभव आहे. बाहेर बाहेर राहते हिंदू त्याच्यासाठी म्हणून सगळ अनुभव आहे.
हा म? तसं मला बी तसच माहिती आहे आणि म माझ्या मायारी होती ना, तेव्हा ते गौराबाई. बसते बघा गुलाबाई का गौराई का गुलाबाई गुलाबाई मी आम्हीपण जायचं ते ते आमच्या कॉलनीतले एक होते ना गोडसे म्हणून त्यांच्या इथं बसायचे.
भुलाबाई म्हटलं तर ते कोजागिरीला बसवतात.
हा.
कोजागिरी पोर्णिमा राहते. ह तेच भुलाबाई म्हणताय ना, ते कोजागिरी. पौर्णिमा असते ना तेव्हा बसवत ते भुलाबाई.
हा.
ह आम्ही लहान असताना मस त बाया बोलवायचे त्यांचे गाणे म्हणणी मग त्यांनी नाश्ता द्यायचे चिवडा चण्या. त उसळ खूप मजा यायची हा.
णी ठरून घ्यायच आज कोणी प्रसाद आणायचा उद्या कुणी आणायचं सगळे वेगवेगळा प्रसाद आणायं आणि तो एकटिक. त वाटायचा एकमेकांला खायचा, असं लहानपणीची मजा हाहहा.
हम्म मजा भरपूर अस आत्ताचे लेकरा नाही खेळत होते. खेळतही नाही कुठे जातही नाही त्यांची टी व्ही मी. आणि माझा फोन असच रा आताच.
पण आपण जी मजा केली ना. ती आता आपले पोरं करू शकणार नाही आणि त्यांना भेटणारही नाही आता तेवढी मजा.
हो तेच तर म्हणूनच.
नाही तर म्हणजे लहानपण इतकं भारी गेलेलं आहे ना खेळणं बागडण. पावसाळ्याच्या दिवसात तर मस्त खोपा तयार करणे, परत ते ग बस टाकणं कोण ते असं खुपसायचं खंड खुपश्या का काय असं बयचं हवी त्याला. तर असं गश टाकत चालायचं पुढं पळत. चालायचं, हा असे भरपूर खेळ होते. आता तसं कोणी एवढं पोरांना इंटरेस्ट नाही आता.
हा मोबाईल खेळण बस हा रील बघणं एवढंच आपण जे मैदानी खेळ खेळलं ते. तेवढ्या आत्ताच्या पोरांला माहिती पण नाही काहीच नाही. त्याच्यामुळे मग ती रोगप्रतिकार शक्ती नाही निर्माण होत. ना हो तेवढा अनुभव पण नाही जेवढा आपल्याला हे.
हम माझी लहान मुलगी आहे ना कराटेला माझी लहान मुलगी कराट म पण आहे कराठेला जाते आणि इकडे पुन्हा एक सर म्हणजे ला. लाटी काठी म्हणून शिकवतात ते लाटी काठी पण आणि. कराटे दोन याच्यामध्ये आहे माझी मुलगी लहान मुलगी.
आरे वा
हो आता मागे हम्म. अ गोल्ड मे म्हणजे ब्राऊन साडी. परपल वाला बेल्ड आहे तिचा. तर ते आहे इंटरेस्ट लाटीकाटी पण खेळते आणि कराटे चा आहे तीला हो सायंकाळी सहाचा टाइम आहे ते सहा वाजताचा हो हो ती करते इकडे क्लासेसच घेतात ते एक सर आहेत हो बघा बघा झाल
नाही नाही बोला नाही नाही बोला बोला अजून दोन मिनिटं बाकीहेत
हो का नाही माझ्या त्या मुलीला आहे म्हटलं आम्ही हू आलंच पाहिजे ताई थोडस मुलींना
हा नाही हो आजकाल परिस्थिती खूप बदलली त्याच्यामुळे मुलींना ह्या गोष्टी शिकवल्याच गेल्या पाहिजे स्वतःच संरक्षण करण्यासाठी
हू तर तिला येतो मग लाठी काठी खूप चांगल्या पद्धतीन करते आणि कराटे तर भरपूर चांगल्या पद्धतीन करते आता एका ठिकाणी गेल्या होत्या चांगली खूप मोठी ट्रॉफी मिळाली त्यांच्या ग्रुपला हो हू आणि ते सर पोलीसच आहे पण पोलीस असूनही बराबर मुलांना सहा ते आठ टाइमिंग देऊन शिकवतात बघा
अरे वा
हो आणि तीनशे रुपयेच महिना घेतात फक्त जास्त पण नाही तीनशे रुपये महिना
तीनशे रुपये म्हणजे आपण तर बाहेर गेलो तर खाऊ तेवढ्याचा जातो आपला
हू तीनशे रुपये महिना घेतात पण खूप सुंदर शिकवतात खूप म्हणजे राऊत सर आहे ते हसून बोलण नाही का आणि हो समजून घेतात छान वाटते पण त्यांचा स्वभाव नाही का कोणी कोणी असतात चांगले आणि मुलींना ते कराटे वगैरे येणं खूप जरुरीच आहे आता
नाही आता गरजेचे आहे ओ दररोज काही ना काही वाईट बातम्या ऐकायला येतात
हो त्याच्यासाठी नाही का
मुलींना थोडंसं शिकून ठेवायचं प्रत्येक वेळेस आपणही नाही ना जाऊ शकत त्यांच्या बरोबर
हू हू हू हू हू तेच तर पण आता हे कसं सायंकाळच असत तर मग नेन आन करन होते मुलीला आता ती कधीपण खूप लांब आहे ना त्याच्यानं मग आम्ही आम्ही गाडीनं वगैरे मग नेन आन करतो आता थोडी लहानच आहे सातवीत वाटलं तर लहानच आहे
हा मग
ह त्याच्यासाठी
हा नाही ते तर हायच ओ पण आपण आतापासून त्यांना स्टंट करून ठेवलं तर मोठ्यापणीच आपल्याला टेन्शन नाय राहायचं ना
हो तेच तर
तेच ते कोणतेही वजन वजन वस्तू उचल म्हटलं की पटकन उचलून घेते, पटपट विचारच नाही करत किती वजन आहे म्हणून. असंय, हो नि एक माझी मोठीय. हो हो चला चला ठीक हाय, हो. मी आता नाही करत, ताई मी एखाद तासाच्या नंतर करते हं.
ओके चालेल, हो हो चालेल चालेल काय, हो हो चालेल. चालेल ठीकेय ठेवते मग मी.